हॅलो वाळल्याग
हॅलो. हा काय करायलास?
आवाज यायला का माझा?
हा या लागला.
हम्म काय करायलास?
हम काय नाही बघ आता बाळाला झोपवलं जरा पडले लो बेडवर.
होय, झोपलं बाळ?
होय, झोपला आत्ताच झोपला बाई. सकाळच्यान जागा होता.
होय.
कंटाळच आलता बाई. तुमचं बाळ काय करायल?
मी पण आता सगळं काम वगैरे आवरून बसलोय बघ आ- आता सगळं काम ते झालं माझ.
हा.
सगळ धुन तेन फरशी वगैरे- सगळी झाली, मग तुला मग तुझा फोन आला. होय, सोडलो की.
ते काकीच्या हेज्यामुळ काय? ह
आ, हा, आधी तिथं होतं कनी तिथ माझ्या आता ह्याच्या आईच्या डिलेव्हरी मधे लय सुट- ट्या झाल्या ना. लय सुट्ट्या झाल्यावर तर सर मला सारखच हे करायला लागला ग, एवढा सुट्ट- सुट्ट्या चालणार नाहीत, लय सुट्ट्या आणि महिन्यातन म्हणजे माझ्या तर दहा, बारा सुट्ट्या झाल्या, मग तर त्याला बी- त्याच बी बरोबर आहे ना, तो माझा पगार कट करणार बरोबर आहे, पण मला मिळणार कि- ती, त्यो माझी बी काळजी करला, मला म्हणाला तुम्हाला स्वतःलाच मिळणार किती पैसे? त्यात कट केल्यावर तुम्हीच आणि म्हणणार एवढा कट केला. आम्हाला पण प्रॉब्लेम होतय, मग त्याच्यानंतर लईस हे करताना तुम्ही सोडला वहिला कि- किर कराय लागला मग सुट्टी घेऊ नका.
हा, त्यात तुझ्या आजीचा पण हात काहीतर मोडलेला ना?
हा, मग ते मला दोन्ही पण एवढं मॅनेज होत नव्हतं, काम घरातलं. ते आजीचं सगळं.
किती पेमेंट होत?
आठ हजार होतं.
मग तुला मिळणार काय रुपे बरं झालं सोड.
हम्म, लई सुट्ट्या आणि मग तेव्हा म्हणायला लागला सारख- दहा, बारा सुट्ट्या घेतल्या, त्यो म्हणाला कट करून देऊ केवढं तुम्हाला?
मग तेच की, आठ हजार पगार त्यात सुट्ट्या जास्त.
हा, मग म्हणूनच. मग मी च लयच हे करताना मग नंतर, नंतर सुट्टीच दिना.
हा, अगं आमच्या आत्ती काम लावत्या, तिला मी एकदा- बोलून सांग म्हणजे बोलून बघतो की, असं असं- ती काय दहा ते पाच पर्यंतच काम लावत्या. खरं पेमेंट जास्त असतय. मग तिला सांगून बघतो, असल की सांग म्हणून तुला.
हा चालतय कि मग. मग त्याच्यावर सोडलं, मग आता बी एस एन एल मध्ये लागलेलो, ते बी एस एन एल मध्ये काय झालं- लागून मला एक पंधरा दिवस झाले इकड, तिकड आणि- तोपर्यंत त्यांचं टेंडर संपलं.
आ् मी आलेल तेव्हा तू काय- तू होतीस नाय कामाला, मला माहितच नव्हतं.
तो की आणि तेव्हा आपलं एवढं बोलनच नव्हतं, दोघींच आणि मी तुला सांगितलं पण नव्हतं. त की मी बेसल मध्ये हाय. मग ते त्यावेेळेस तुम्हाला दिसलीच एकदम त्या केबिन मधन आणि मग मला आ एकदम वेळ बघितलं की सगित. तू मी येऊपर्यंत बाहेर तू गेलीस.
गेलो हो मला माहित असत तर मी तुलाच फोन करून आलो असत. तो ग उगलचाच मुदा हेलपाटा पण झाला नसता.
नसता होय की मग त्याच्या मग मला तेवा कळा आलं की तू येऊन गेलीस.
हा कारण कि त्याच्या आदोगर पण आम्ही. हा हा त्याच्या अगोदर पण आम्ही येऊन गेलेलो ग. मग त्यांनी सांगितलेलं की जरा लवकर या आपहिला तिथच होतं ना ते. म मग तिथ म नंतर न थोड्या दिवस ललेच दिवसाने आम्ही आलो. मग तेव्हा बंद झालेलं वाटतं तिथ.
बंद नाही हाय सुरू हाय पण तो जे तो सर कर''--'' य ना तो वर्षात नाही एकदा येतोय. ते ते कधी तर येते चेहरा दाखवायला. ते बी येतोय तो डब्बा घेऊन हा येतोय डब्बा घेऊन. आणि त्याच केबिन आहे इकडं कुठलं आमच्या एस एसी ला. ते जातोय बीएस एन एल ला बी एस. सेनेला जाऊन बसतोय तो निवाण तिथं गप्पा मारत सगळ्या त्या त्यांच्या आधीचा जो. स्टाफ हाय होता ना त्यांच्यासोबत मग इथं कोण हाय कदाचित जरी येऊन गेल. तरी पण त्या माणसाला मग नाहीच म्हणून सांगा लागते.
मग तो काय फूकट पेमेंट घेते का काय.
अगं त्याच हिथं नाहीय त्याचा दसरा चौकाता आहे मग तो हिथं कवातरीच असा येतोय.
हा हा मग त्यान कवा तर आल्यावर काम करायचं नाय का. चल जाऊन बसयच दुसरीकडे.
नाही अगं. गप्पा ठोकत बसतय तो कारण मी जेवढे दिवस इथं कामाला होतो कण आता एक पंधरा वीस दिवस. तर तेवढ्या दिवसात मी त्याला बघायची सकाळी लवकर यायचं सोडतो नऊला तर यायचं ते ऑफिसला. पण आल्यानंतर डब्बा ठेवायचा तिथं मी असो किंवा आदित्य किंवा. ठर्व कोण पण आम्ही तिघांपैकी असलो तर सांगायचा कि अ. इथे ड्बा माझा असू ''--'' सुदे हा तुमच्या पाशी ठेवा नंतर मी येतो आणि कुठं तिकड जायचं ते बीएसएनएल ला. तिथ तिथंच बसायचं ते बी एस एनएल ऑफिसमध्ये त्या गप्पा मारत सगळ्यां आणि मग. तिथनं पुढं जेवायच्या टामंग ला यायचा परत ते ड्बा घेऊन परत. तिथं जायच तिनं तो परत येतच नव्ह मग तिथन तो डायरेक्टर जायचं वाटतं घराकंड.
आव अवघड आहे बाई.
अगं बाई मी म्हंटलं पण दोन वेळा कि हे काय असलं कसलं हे. ह आधार कार्ड करते का काय करते.
बाई मा मी शेवटी इकडं केलंत. त गावात कुठं ते.
कुट पोस्ट ऑफिसला पण होते की.
नाही बाई पोस्ट ऑफिसला गेलेल ती बाईक आहे तर वेगळंच सांगायला लागली. ती म्हणाय लागल्या अपडेट. करा अपडेट ऑलरेडी केलय मी तरी पण अपडेट. करून या अपडेट करून या मग शेवटी आम्ही गावात करून घेतलं बाई कुठ. तिच्या नादाला लाग
नादाला लागून नाही, पोस्ट ऑफिसला ती बाई आहे ना ती लईच थर्ड क्लास आहे बाद आहे.
अगं आणि ऐकून पण घेत नाही, अगं पुढचं काय. ओरडत्या नुसती होय.
होय, ती बाई होय.
आम्ही अपडेट केलंय, त्याच्याशिवाय माझं झालं असतं काय सांग? आणि तिला सांगाय लागलोय काय अपडेट झालंय, अपडेट झालंय. तर मग स्वप्नीला काय म्हण तर तुम्ही आम्हालाच शिकवा लागलायसा काय, मी म्हणलो बाई बस म्हणलं तू शांत, आम्हीच दुसरीकडं जातो. मग काय तोंडाला लागणार. तिथलाच माणूस म्हंटला, जावा तुम्ही दुसरीकडं हिच्याकडं करण्यापेक्षा.
होय, नाही नाही बरोबर आहे, नाही मी पण बघितलं पोस्ट ऑफ् फिस मध्ये वांड आहे ती जराशी बाई.
मग काय अगं बोलत्या, का काय पण आणि प्रत्येकालाच बोलत्या ती, एकालाच नाही असं नाही. प्रत्येकाला तिला कोण म्हणजे कस्टंबर, कस्टंबर पण काय सोड. तिला काय प हे पाहिजे असतात काय नसतात काय माहीत?
कळतच नाही, आणि काय कंटाळा आला तर डायरेट सरोवर डाऊन आहे स सरवर डाऊन आहे, कंटाळा आला तर हा म्हणत्या, सरवर डाऊन आहे कंटळा आलेला अस तोय तिला आणि निवांत बसते ती चगळत.
प्रत्येकाला घालवते अगं तितन, सोपी- सोपी काम त तेवढी घेत्
करत्या होय ते तऱ्या मग हि तं आमच्या नारूच पण आम्हाला आधार कार्ड करायचं होतं, मग मी काय म्हणलेलं की, सर आलीत की करायच नारूचा आधार कार्ड, पण हा काय थाऱ्यावरच नाही. मग मला नंतर पत्ता कळाला त्या ह्याच्याकडनं, आदित्यकडनं, त्याचा कि दसरा चौकात त्यो देतोय करून, मग म्हंटलं दसऱ्या चौ हा, मग दसरा चौक मध्ये कनी म्हंटलं की, करतो तिथं म्हणून मग त्याच्यामुळं म्हण टलं, आईला पण सांगितलं मी दसऱ्या चौकात करूया, मग त्या दसऱ्या चौकात जायच्या आधी मग इथ पोस्ट ऑफिसलाच गेलीलीत आई‌ आणि बाबा पोस्ट ऑफिसला का कु कुठ तरी इथंच गेल वाटतं, ह्याला तावडे हाॅटेला कुठ तरी ते अनेक ठिकाणी होते. तिथं जाऊन करून आलीत ती नारूचं आधार कार्ड आता कारण, लहान मुलांचं आधार कार्ड लागाय लागलय गं.
होय मी नं
आमच्या तर, हे आमच्या तर वेळेस आम्हाला तर वाटतंय, आमचं काय आधार कार्ड नव्हतं बाई, एवढ्या लवकर. ह अगं आता लहान मुलांचं काढायला लागालय, पाच वर्षाच्या अगोदर एक आधार कार्ड लागतय त्यांचं. पाच वर्षां नंतर, ते दहा वर्षापर्यंत दुसरं आधार कार्ड आता.
अ का आपल्या वेळेस नाही बाई एवढं केव ना मग, काय झंजट नव्हत्या. आणि शाळेच्या फ्या पण कमी, हजारच्या आतच बाईना आणि आ या चाळी- चाळीस हजार, पन्नास -पन्नास हजार फ्या झाल्यात.
हजार काय काम करायचं का, काय करायचं, काय माहिती बाय आता.
आता क्लासलाच आपण महिना महिनाभर गेलेलो अकाउंटला. तर तिन तीन काय अडीच हजार रुपये घेतली, बघितलीस न्हव.
होय, होय.
मग काय.
हम्म, तेच की नाही आत्ता लय महाग झालेय सोड महागाई.
पहिला क्लास तीनशे, चारशे रुपये घ्यायचेत महिन्याला.
हो ते आपण त्या ह्याच्याकडे शिकलोच की ना-
ते क नाही ते, दाहावीत ग, दाहावीत. आणि बारावी तिथं अकाउंटला घेतली नव्हती काय ऍडमिशन आपण- पण हा, तिथं.
आलं लक्षात हा. श्री क्लासेसला. हम्म. नाही होय, लय आता काय, काय फीज वगैरे वाढल्यात, काम केल्याशिवाय पर्याय नाही.
तूपे, एक पण आपल्या शाळेतला म्हणजे, आता ओळखीचा शिक्षक नाही बाई.
सगळे बदलल्यात?
सगळी एकूण झेड एक पण नाही.
काय खरं नाही.
कुलकर्णी मॅडम हाय वाटतं फक्त ती, मुख्याध्यापक झाल्या वाटतं.
अरे वा.
एकटीच, बाकी कोणच नाहीये, कोण म्हणजे कोणच नाहीये. माझ्या नाहीया, कोण, कोण नाहीया. आणि तो आपला सर, हा आपला सर कोण तो दाहावीत होता तो? भोसले, भोसले तो एक हाय वाटतं?
मला तर कोणच आठवत -
मला तर कुठे आठवतय. मी तर आमच्या समोर मुलगा आहे ना -
याद्दाश गेलती, त्याज्यामुळे मला काय आठवतच नाही मला-
का त्या ग म्हणजे तवा अ.. त्याची दहावी झाली तवा पे फोटो देत नाहीत काय? शाळेतनी, शिक्षकांसोबत.
हा, हा, हा.
मग तो दाखवत आलेला दीदी, दीदी म्हणत मग तेव्हा- विचारल, अग मी म्हंटलं आमच्या शाळेतल यातलं कोणच नाही मुख्याध्यापक सोडल तर. म म्हंटलात अग होय, सगळे बदलल्यात म्हंटला.
चालतय घे, मग कर कॉल हा.
हा, हा.
हा. ते-